हम् बोल काय म्हणतेस
काय म्हणू सांग खोकल्यान एक जीव चाललाय
खालाय अगं जरा क नाही तुला सांगितलंय खोकल्या साठी औषध लसणाच्या दोन पाकळ्या घ्यायच्या आणि ते आपला गरम तवा असतो असते ना भाकरी वगैरे केल्यानंतर त्यावर अस भाजायचं आणि ते अ त्याची ते म्हणजे वरची साल आहे का नाही काळी पडत्या आणि त्यातला लसूण मऊ होतोय ह मग ते थंड झालं का नाही हा ते चावून खायचं आणि त्यावर कोमट पाणी प्यायचं अर्धा ग्लास असं सकाळी दोन संध्याकाळी दोन कर
हा सपुट्टम मिळतील बघ आता
हम्म ते बाई ग बसच स्पूट्टम तुझा. चालतय तुझ्या पाच डब्या घेतो मी.
अगं काय कमीच येईना झालंय
तू ते कंटिन्यू कर नाही नाही. दुसर औषधे घेण्यापेक्षा तू ते कंटिन्यू कर तुला म्हणजे चांगलं होईल. नाही तर मग हे अ ते मधात मिरेपूड टाकून खाल्लीस तरी पण येते पण ते लस लसनाच करून बघ फरक पडतोय.
असं गरम गरम पाणी असं भाजस पर्यंत ते जरा शेकू दे म्हणून असं घसा. असं पितोय मी तरी सुद्धा कमी येईना झालं तर काय करू म्हंटलं याच्यावर उपाय. लय कंटाळा आलाय बाई खोकल्याचा.
ते कर आणि मी खाऊची पानं आणंल्यात हायीत माझ्याकडे इकडे आलीस की नाही घेऊन जा. ते भागातन आणल्यात फिराय गेल त सर्वेला तिकड मग त्यावर ओवा टाकायच आणि ज ताना क म्हणजे जीवन वगैरे झालंत नाही मग ते असं दाडत धरायचं त्यावर ओवा टाकायचा ते पान पानावर आणि ते दाढत धरायचं आणि ते हळू हळूहळू चावायचं आणि त्याचा र गिळायचा. नॉर्मली आपलं विडच पान खाल्ल्यासारख विडा करून
हा हा हा हा हा.
हा ह चालतय की.
म्हणजे कसं जास्त हे होत नाही ते ओव्याचा पण वास चांगला असतो ना ते पा त्यांचा पण हे होतेय.
होय ओवा चांगला असते चळ.
नायतर जाकी मग. राधानगरी बघून आलीस की होत्यात चांगली. हा.
की आताच ते मला हे बातमी बघितलं मोबाईल ला यायला. राऊ तोडी धबधबा चालू झाला म्हण.
चालू झाला बघायला सोडत नाहीत ना.
सोडतात की आता चालू झाला ना. म्हणजे प्रवाह हा आता सोडतात.
पर्यटकांना कोण जाते ग बाई आसल्या गारट्यात.
जा की बघ जा कि कसं होतं एकदा. मी दिवसभर शाळेला तिकडं असायची म सा होय दिवस पण शाळा ए ए इथं एक जे ठेंब पडते की नाही तर त्याच्या आठ थेँब असा एक थेंब पडत होता. ह्या ठेमबांचे एवढा मोठा-मोठा पाऊस पडतोय.
कोकण भागात पो पाऊस जास्तच असतोय ना?
होय.
ते पुस्तकात शिकून माहिते कोकण भागात धब द्वयाचा घरे असतात पाऊस जास्त पडतो
हम्म मग काय खरं मजा येत होत ती सोड दे, मागच्या वर्षी तिकडे होते गावाकडे.
होय मग अ आम्ही एकोणतीस जूनला चाललो नव्हतो काय? तुझ्याकडे मी तिकडून तिकडं बड्डेला गेलते ना त्यामुळे माझ्या लक्षात आहे.
आ
अनेकदा गाडी शिक म्हणजे पडत नाहीस तू.
काय पडायलस जीव नसल्यागत.
तो कठीण आहे. भाऊजी रुसल्यात बाई बोल ना झाल्यात परवा दिव बोलवली ती गेले नाही म्हणून. पाऊस होता ग मंगळवारी. तुम्ही मोठी लोकं आहे सा. अगं त्यांचा बड्डे झाला नाही सव्वीस तारखेला
हा.
त्या दिवशी जेवण केलं नव्हतं काय तर प्रॉब्लेम होता वाटतं त्या दिवशी.
हम्म
मंगळवारी या म्हणलेत सगळीच मंगळवारी गे म्हणून त्यात कसं झालं ह्यांना यायला वेळ झाला संध्याकाळी साडे नऊ वाजली तर पाऊस पण चालू झालेला मी काय गे गेलोय नाही आता म्हटलं ह्याला घेऊन कसं जायचं सांग अंधारात नाही म्हणून गेले नाही ते त्यांना रागा आला तुम्ही मोठी लोकं आहे त आमच्या घरला कशाला येशील आ
हम्म.
असं तसं लई बडबडलेत.
अनेकदा खरं म्हणायचं जेवण मी येते जेवायला.
उद्या रविवार आहे सुट्टी पण आहे उद्या जरा काय तर घरा दोननी ज खोकला पण लागलाय
ह ह ह ह
हम् बरं ब यायचंच म्हणून सांगितलं जाता उद्या ह
हम् जाकीी बाई मग बरा का बाईट मस्तपैकी आपला पाऊस पडायलाय गरमागरम खाऊन तरी शील नाही तिथं दिलं तरी नाही ढं हॉटेल आहे म्हणायचं चला तिथं जेवन येऊया म्हणायचं
पर आवाज नाही कुठ
आमची आवाज खराय घरात असली तर पाऊस असू दे ना तरऊन असू दे घरात थांबत नाही अजिबात हम्म खळतात कट्यावर वगैर
हा हा हा हा
हम्म आता जा गेल्यात बघ पोतीपा वाचायला गेलात ह बघ नाही अजून अजून वेळ आहे तुझा पूर्ण व्हायचं आहे कॉल पाच मिनट अजून
हा किती व यतोय
दहा मिनिटांचं असते म नंतर म्हणलं वेळ पण बघाय नाहीस
ह
हॅलो हॅलो
हां बोल की. पाणी वेळ पण नाही बघितलं म्हणते ना
हम्म तो व्हिडिओ बघितल्यावरच कळते
हम्म
पावसामुळे तर सगळ्या चि खल चिखल वे किचकीिच झाले
त लान बाहेर पडायला नको वाटते बाई
कस वाजव लाले दोन दिवसात किती थंड झाले हा पण पडला तरी पाऊसच नव्हता महिनाभर पाऊस कुठे पडलाय तर
आमच आत्ता ते आमच्या इकडं भात लावा लागले
लेट झालं
होय लेट झालं मग ते पाऊसच नाही नाही काय करणार ग
हम् ते नाही पावसातच लावतात ना गं ते भात पण
होय पावसातच कि पा लावले की येणार काय
बघायला बघायचं आहे मला
मग च जागयाचल त्यासनी माणसं पाहिजेत आहेत बॉम
चत की मगा जाऊ येतात
ते एक पाय घालायला लागते चिकल तर एक पाय काढायच एक काय घालायचं एक काय फ काय ठ्यायचं त्यात
हम् ते ते केिळवळवळतात क नाही त्यामुळे भीतीडते
काय नाही ते अ रामणवाडी म्हणून अनेक धबधब आहे. म्हणजे आमच्या शाळेपासून असे तीन डोंगर चढायचे. तीन डोंगर उतरायचे तिकंड ती पोरं येत होती शाळेला आमच्यातक.
हयि शपत
होय तेवढं पाऊस असायचं नाही ते त्या पावसाळ्यात नाही येतो तिथ बघ. तर ते काांत म्हणून क नाही एवढा किडसा बारीक असायचा एकदम. काय ते काांत काांत म्हणतात त्याला. कडं रस्त्याला काय म्हणतात काय माहिती नाहीण त ती पोरं. ती पोळी येत त्या म्हणायच्या काांट लागल्यात काांट लागल्यात आणि त्याशी च. त्याजत पायाला मन कुठं पण शरीराला आणि रक्त शोषून घ्याय. आणि एकदम मोठा अस बोटा एवढा मोठा व्हायचा. आणि मगच पडायचं ते.
ते हे ज म्हणजे कायत ते कुठल्या तर दुखण्यावर पण ते काहीत. सोडतात जळू जळू सारखं काय तर ना.
नाही नाही वेगडच य ते.
होय कारण ते ऐकलेय गे मी. पण आमची आजी वगैरे सांगायची ते खराब रक्त शोषून घेण्या.
घे ते नाही ते ते काय माहिती. का आता ते नवीन आले आता ते कॅन्सर व करायला लागलेत ब तसं. हा जळूच. कॅन्सर जळू म्हणजे तो जळू नाही आहे ते मधमाशांचा असते की नाही. तशापैकी काय तर राहते मन माशा मासात की नाही तस ती मास. माशी वगैरे का कायत हे ते आपले पायकने त्या माशांच्या पेटीत सोडायचे. ह. आणि ते अ रक्त शोषून घेते जे रक्त आपलं. अ म्हणजे हे जे आजार हे झाले की नाही ते रक्तात मिसळले. ते म्हणा ते शोषून घेते असं ते सांगत होते म्हणजे ते आमच्या चुलतीला कॅन्सर झालेला की नाही. त्यावेळी तिला कोल्हापुरात तिथं नेहिलेलं दुसऱ्या म्हणजे ते. सांगितलेल त्यांनी का असं असं करून बघा म्हणून ते पलीकडचं. पेशंट आहे कुठती. मग ते तसं करून बघे हा ते त ते नाही. ते काय सक्सेस झालं नाही पण ते कसं आहे माळते काय ते नॉर्मलला ज्यावेळी आपला अस. त्यावेळी जर केलं तर ते होते ते एकदम लास्टच तेपला जाऊन जर त. करायचं म्हणसत ते काय होत नाही असं हम्.
हा.
हम्.
आहेत ग म्हणजे अस आयुर्वेदिक उपचार पण चांगले असतात सोड. पण ते कळायला तर पाहिजे ना ते क लेट ना कळालं क. मग ट्रीटमेंट कुठनं घ्यायची सुरुवात कुठन करायची हेच कळत नाही माणसाला तेथच कन्फ्युज होते.
हो तर कास.
हम्म माझ्या पण आता सभाव. डलवन काढायचे आभासी बॅग.
पहिला आ सी बॅगच पूर्ण करूया म्हणजे एक दिवस आणि. पकेंद्रात सई घ्यायच्या आधी जाऊन तिथ लियला बर पडेल म्हणजे शेव. कस होते रजिस्. दोन्ही पण एकदम तू सया कशा घेतलीस मग.
दिले मला.
मग सांगितलेस विचारलं नसेल घरं. मनकय विचलन. विचारली नव्हती सोन्या मेळ मला पण नाही विचारली पण मी लिहिलोय.
हम्म,, नाही पुढच्या महिन्यात आता दोन्ही एकत्र लिहिलं तर चालतय.
काय स, मग तेच ग रजिस्टर म नंदर मिळत नाहीत आपल्यालाऽ मग गडबड, गडबड होत्या त्यापेक्षा, आता पूर्ण सऽ हा, मग आता काय करूया बघ सोमवारी,,
आणि म्हणजे सोमवारी हे कराय येतय.
अब आता उद्या तिथं जाऊन काय, काय काम, ऽ
बरं ठीवका, हॅलो.